ह
काय करतोयस गं
काय नाही बसलो निवांत
बर क्या चल रहा हे आजून
काम चल झालं जेवण झालं अभ्यास झाला थोडा वेळ बसलो झोपायचं जेवलो म्हण आपला अभ्यास झाला आता अभ्यास करून केलाय आता झोपायचं
बरं
हम्म
बरं ऐक ना आपण म्हणजे आपण सगळे स्टुडंट्स मिळून अ ह्याला जायच प्लॅनिंग करतोय अष्टविनायक ला तर मग तू पण एकटी असणार
हम्म चालेल की
हा तर मग सगळ्यांच प्लॅनिंग ठरलंय मग कदाचित अष्टविनायकला जाणं होईल किंवा अ शिर्डी साईबाबांना जाणं होईल
हम्म, हम
तुला कुठं जायला आवडेल
कुठे का दोन्ही पण चांगल्या
म्हणजे दोन्हीपण चालेल ना
हो, हो
पण असा विषय आहे की जर अष्टविनायक जायच असेल तर दोन तीन दिवस एक्सटेंड होईल
हम्म
स्टे आपलं राहणं दोन, तीन दिवस वाढल आणि शिर्डीला जायच असेल तर आपण दोन दिवसात जाऊन येऊ शकतो
चालतंय की
म्हणजे आपल्या इथ ना आपल्याला अ सकाळी निघलो तर आपल्याला ट्रॅव्हल्स भेटल म्हणजे आपण ट्रॅव्हल्स बुक केलो आणि आपण आज स सकाळी जर इथून गेलो तर आपण संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचू मग देवदर्शन वगैरे घेऊन आपण परत रिटर्न येऊ शकतो नेक्स्ट डे ला लगेच
हम्म चालतय पण ट्रॅव्हल्स चला मग रेल्वेने जाऊया की
रेल्वे न जायचं तुला
होय
तुला रेल्वेचा प्रवास करायचा आहे
हो
तू आतापर्यंत एकदा पण रेल्वेमध्ये बसलेले नाहीयास
नाय
कस काय बे हा तुला एक रेल्वेचा किस्सा सांगते आम्ही तिरुपतीला गेलेलो
बरं
माझी सगळी फॅमिली म्हणजे मम्मी, पप्पा, आई, बाबा आणि आम्ही खूप लहान होतो
हा
आणि बाबांनी आम्हाला गंडवलेलं कि म्हणजे ते इथून म्हणजे एक स्टेशन आलं स्पेसिफिक स्टेशन आलं त्या स्टेशन तर आमचं इंजिन चेंज झालं ग रेल्वेच आणि आधी सुरुवातीला रेल्वे पुढं चाललेली आणि इंजिन चेंज झाल्यामुळे जी रेल्वे नंतर माझ्या साईड ला दुसऱ्या रोड न जात होती रे तर आमच्या बाबांनी आम्हाला सांगितलं आता आपल्याला परत घरी सोडतयात पण नाही जाणार आपले पैसे वाया गेले आपण तिरुपतीला नाही जाणार आहे आणि आम्ही आणि आम्ही वाट बघतोय आता घर येणार मग येणार आता थांबणार इथ रेल्वे आपल्याला आता उतरवणार आणि आम्ही एक दिवस वाट बघतोय आणि आम्ही डायरेक्ट तिरुपतीत गेल्या आमला कळलं की अरे ती माग जात होती म्हणजे फक्त तर रोड चेंज झालेला, घराकड सोडत नव आणि आम्ही एवढी पुरख होतो, की आम्हाला कळच नव्हतं. आणि हेच त्यांनी प्र ते कळल जात ना केलेला नाही, मी प्रत्येक वेळेला बावळट झाले.
असूदे आपण आपण आपण आता वेगळं प्लॅन करू मग.
आता वेगळं प्लॅनिंग करून, शिर्डीला जाऊन पण मला माहिती नाहीये अ गं. कि शिर्डीला रेल्वे, जाते कि नाही ते.
जात असणार की, सगळीकडे आहे रेल्वे.
हा काय, तुला माहिती काय?
नाही.
मला इतकी थंडी वाजायला लागली कणी इथं.
होय काय.
भरपूर थंडी आहे आगं, तुमच्या इकडे थंडी आहे का.
हम इकड नाही थंडी, टेरेस वर चा टेरेसवर.
टेरेस वरच थांबली अगं, टेरेस वरनच थंडी वाजायला लागल्या भरपूर.
हां, जा टेरेस वर जा दरवाजा ओपन आहे तेवढा बंद करून ये.
काय बोलतेस अजून.
काय नाही निवांत बग, मग जेवण वगैरे झालं.
हो. जेवण झालं सगळं आवरूनच बसले, सगळे ठीक सगळे बरेत. तू फक्त सांग तू निघणार आहेस, तुझी कन्व्हनियंट तारीख म्हणजे तुला कधी. जमणार आहे, ती तारीख मला सांग. मग आपण सगळं प्लॅनिंग करू आणि मस्त. शिर्डी साईबाबा किंवा, अष्टविनायकला जाऊन येऊ.
चालतंय चालतंय.
अष्टविनायक मधला मी, मोरगावचा मोरेश्वर करून आले अगं एकदा. जेव्हा आम्ही ह्याला गेलेलो तुळजापूरला तेव्हा.
मामी एकदा पण नाही.
चल बाकीचे सगळे, बाकी येत अजून.
अष्टविनायक म्हणजे, एकच केले सात विनायक राहिलंत.
अजून अष्टविनायक. भरपूर लोकं नवस वगैरा बोलतात की नाही.
बर मग तू काय बोलणार आहे नवस.
नाही असं काय नाही, बोलणार मला फक्त जायचं आहे.
बोलायचं रे, परत जाण होईल न जाण होईल, चुकून ते नवस पूर्ण झा
हा आणि नवस पूर्ण झाल्यानंतर, तो फेडायला पण जायलाच लागते नाही का.
मग ते ते जायचं ना नवस पूर्ण झालं, म्हणून एकदा जायचं. बोलून तर बग त्याशिवाय जाण होत नाही.
हम्म, बरोबर बरोबर हुशार आहेस गं. मग आता शिर्डीला किंवा, अष्टविनायकला जाता तेव्हा तो बोल.
आमच्या सारख्या मैत्रिणी चांगल्या राहोत असं नवच बोल.
बरं ठीक, आहे चालेल.
मग का लग्न विघ्नांच काय बोलणार होतीस का.
लग्नाचं वगैरे काय नाही बाई, काय बोलू लग्नाचं.
आता करा की, लग्न घ्या मनावर.
तू मोठी आहेस माझ्यापेक्षा.
मग तू बारकी आहेस माझ्यापेक्षा.
हा, मग मोठ्याच्या आधी लग्न करायचं असते.
बारफ्याने गेलं तरी चालतंय, बारकीच आधी लगिन करा. मोठीच राहूद्या माग जरा माहितय नवं. आवाज येत नाही मला.
काय?
आवाज येत नाही ग मला.
हां बघा हा
हा हा
बोल मग काय बोलतेस अजून.
का नाही काय काय केलास अभ्यास?
अभ्यास चाललाय काय केलेलं नाही अजून तसं म्हणजे. मला मी केलंय एक युनिट पहिलं. दुसर थोडस रीड केलंय तिसर युनिट थोड आ ओळखीच वाटत होत म्हणून केलं नाही जास्त काय त्यातलं आणि चौथं युनिट रीड केलेय फक्त
हंम
बरं ते सोड तुझ्या आजीची तब्येत कशी आहे आता?
ठीक आहे आजी. म्हाताऱ्यान दोन बिस्किट खाल्ल्यात पाणी पियल्या. बाकी काय उठायला येत नाही.
हम् हम हम
म्हणजे झोपूनच उठव उठवलं तरी असं वाजतंय सगळ्यां अंगात कडकड काड मोडल बिडाल म्हणून काय उचलत नाहीत. अंघोळ फक्त घालते
हा.. हा.. हा हा.. हा हा ठीक आहे होतील बऱ्या होतील.
हम्
मग काय बोलतेस अजून तुझं ड्रीम काय आहे? अगं
काय नाय
तुझं सगळ्यात मोठं ड्रीम काय आहे बोल?
माझं
ह तुझ
लग्नं
हे हे कुणाचं स्वप्न स्वप्न असते यार ते
माझं... माझं आहे माझं
अरे पण लग्न लग्न हे स्वप्न तुझं.
मग काय पैसावाला नवरा पा लग्न कसा पाहिजे माहितीय पैसावाला नवरा पाहिजे. पाहिजे ते लगेच भेटणार खटक्यावर बोट जाग्यावर पलटी
हा.. मग त्याला एवढी चांगली पोरगी दयायला जाणार त्याने तेवढा तर खर्च केला पाहिजे.
बरं आणि काय
माझ्यासारखी पोरगी कुणाला भेटणार आहे का?
नाही नाही नाही अखंड सिंगल संघटनेचे अध्यक्ष आहेत तुम्ही
अमा
ज्याला कला भेट ज्याला कोणाला भेटशील त्यांच चांगलंच होईल सोड. पण ते नाही पण ते एक सोडून अजूनही काय अ तुझं ड्रीम आहे.
आई बाबांना म्हणजे मी आई बाबांना सांभाळेल असं तर मला कमवता आलं पाहिजे. जास्त राहू दे पण त्यांचा सांभाळ करू शकेल एवढं तर करायला
वाह वाह वाह तुला भाऊ पण आहे ना एक.
ह ना पण भाऊ आमचा भाऊ आमचे काम करत नाहीत ना.
हां हां हां पण ठीक आहे चांगलंय.
लाडावलेली आहेत आमची.
आवडलं मला तुझ म्हणण मग चांगला अभ्यास. कर मास्टर्स कर.
बरं अजून.
आणि चांग लाग चांगल्या जॉबला.
माग त काय त्याच्याच पाठी मगात्र चाललंय म्हणून तर घेत चाललं बी फार्मसी. तसं पण तू पण पी फार्मसीच आहे ना काय करणार आहे पुढं.
मी पण मास्टर्स करायच बोलते त्याच्यानंतर एखाद. ती एक्झाम. हम्म.
मास्टर्स कशातून.
फार्माकोलॉजीमधून करेन कदाचित.
हो म्हणजे तू आता पेपर टप्प लिणार कॉलॉजीचा.
किंवा कारला को उजल्यास मज कोण करेल. हम्.
नाही म्हणलं आता फार्मकॉलॉजीचा पेपर आहे आपला आता दोन दिवसानी. त्याच्यात मग टॉप करणार त कोलॉजी मधून ज.
तोस केल्यानंतर आता थोडीच करणार आहे.
आत्तापासून मग प्रिपरेशन चालू असते ना मास्टर्स ची.
हम्म बाय बाई काय सध्या मृत्-
एक्झामची प्रिपरेशन चालू.
एक्झाम ची प्रिपरेशन चालू आहे त्याच्यानंतर जीपॅट द्याय- ची जपॅट क्लिअर करायची मग कॅप राऊंड होणार मग ऍडमिशन होणार. मग एम फार्म ला ऍडमिशन भेटणार.
हम एमफॉमला ऍडमिशन भेटल्यानंतर दोन सेम आम्ही असा अभ्यास करणार. दुसरा डिग्री लागेल. त्यानंतर दोन सेम आम्ही प्रॅक्टिकली केला.
किंवा म्हणजे अ एम फार्म ला करायचा आणि मग त्याच्यानंतर.
टिकल द्यायचे त्याच्यानंतर ना मग अप- पण म्हणली पास आउट होणार. ांग आपलं गडं. अ हं डॉक्टर नाही लागत आपल्या कुढं काय लागत.
डी आर एक्स लागतात डी आर एक्स.
ते बी फार्मसी झाल्यावर पण लागतो ना.
नाही बी फार्मसीवाल्यांना पण झाले झाल्यानंतर लागतं.
इन्फॉर्म केल्यांतर काय पाहिजे इन्फॉर्म केल्यानंतर पाहिजे होत डॉक्टर.
हम्म एक फॉर्म नाही एम - फर्म झाल्यानंतर पीएच डी कर मग लागेल.
पी एच डी न तर नको बघ कशाला पी एच डी करायची काय करून. पीएच डीत काय करणार आपण कशावर कराय आपल्या कायच पच डी. पीएच करून, जमलं तर करू.
पी एच डी नाही करू शकतो बी पॉझिटिव्ह बेबी.
हम्म बी पॉझिटिव्ह.
हा करा आणि सरांचा तू रेफरन्स घे.
हम् म्हणजे मी टॉप टॉप असणार आहे कॉलेज मध्ये टॉप.
हो मग तेच तर सांगते बरं चल मी करते तूला थोड्या वेळात. फोन हा बाय बाय.